हां कशा आहात? हॅलो येत ते मला तुमचा आवाज बोला हो हो क्लिअर मध्ये येतोय वायफाय वर आहे ना. त्याच्यामुळे क्लिअर मध्ये येईल बोला. हो हो झालं झालं तुमचं जेवण झालं? हो हो झालं
मग काय चाललंय जेवणामध्ये काय होत?
ह आमच्याकडे आज नॉन व्हेज.
अच्छा अच्छा तुम्ही नॉनव्हेज मग आता नॉनव्हेजच खाणार म्हटलं तुम्ही आज बाहेरच वगैरे काय चालू केलेय की काय. कारण आजकाल भरपूर लोक बाहेरून जास्त खातात ना.
पण हो हो हल्ली लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा कल बाहेरच्या जेवण्याकडे जास्त वाढलेला आहे बाहेरच जेवणापेक्षा जंक फूड, पिझ्झा, बर्गर वडापाव, समोसा, मुलं हल्ली ह्या गोष्टी जास्तीत जास्त प्रेफर करतात मॅगी, पास्ता
हो हो हो पण आता ब हम्म
त्याच्यामुळे काय होतय मुलांमध्ये असं पहिले तर मुलं खूप डिमांडिंग व्हायला लागलीयत त्यांना ते अ खूप सारे चॉईसेस मिळायला लागलेत की, आज हे उद्या ते त्याचा शरीरावर अ असा वाईट परिणाम व्हायला लागला की मुलांचे खूप लहान वयातच वजन वाढायला लागलय अगदी आपण बऱ्याचशा मुलांमध्ये लठ्ठपणा हा प्रॉब्लेम बघ हो हे जास्तीत जास्त बाहेरच खाणं खाल्ल्यामुळे मुलांमध्ये खूप हे प्रमाण लागल आणि त्यामुळे मग डायबेटिस आणि मग ते इन्सुलिन मग त्याच्यावर उपचार त्या मुलांना अजून वेगळे वेगळे आजा जार कोणी उल ती संडामुळे ऍडमिट असत तर कोणाला इन्फेक्शन असत कोणाला फुड पॉयझनिंग होतं असे खूप केसेस आपण मुलांमध्ये बघतो मुलांचा वाढता हट्टीपणा आणि बाहेरच्या खाण्याची सवय त्याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतात
बरोबर आहे. मी पण आजकाल बघतीय अ त्या जंक फूड मुले आजकाल पीसीओडी हा हजार मुलींमध्ये वाढलाय अनियमित अनियमित गोष्टी आता वाढायला लागल्या ज्या ना अ गोळीची कधी गरज लागत नव्हती आता अचानक व्यायामाची गरज लागायला लागली
हो हो हो
हो हो हो आणि मैद्याचे प्रकार जिथे पोळी भाजी आपणं खातं होतों तिथे मुलींना आता मैद्याचे प्रकार जरा जास्तं
अगदीं अगदीं मैदयांने तरी सगळं कव्हर केलेलं आहे म्हणजे अक्षरशः बाजारांमध्ये मिळणाऱ्या पदार्थांमंध्ये ऐंशी टक्के ईतके पदार्थ हे मैद्यापासून बनवलेलेच भेटतांत जंक फूड मध्ये आणि त्यां मैद्यामुळे इतके घातक आजा आजार होऊ शकतात लठ्ठपणां तर येतोचं पण कॅन्सर सारखा भयानक आजार सुद्धा मैद्यामुळे होतो मद्याच्या जास्तीत जास्त सेवनामुळे
हो बरोबर आहे मी तरं आता असं ऐकलंय की अ पीसीओडी मध्यें जर कोणाला पीसीओडीची जर लागण होतं असेल तर त्यांच्या सोबत थायरॉइड ची लागणं होतीय त्यांच्यासोबत कोलेस्टेरॉल ची लागवड होतीय त्यांच्यानंतर व जनवाडीची लागणं होते म्हणजे एक गोष्ट आपल्यांला चार गोष्टीं आमंत्रण देते
तेचं नां आणि त्यांच्यामुळे मगं बाकीचे प्रॉब्लेम सुरूं होतात सगळंच शरीर बिघडत जातं मुलांच सवयी बिघडत जातात आणि मग चागलं नॉर्मल आयुष्य जगणारी मुलं औषधांवर जगायला सुरुवांत करतात
हो
पालक म्हणून यांकडे आपणं लक्ष देणं गरजेचं आहे मुलांना जास्तीत जास्तं घरात शिजवलेलं ताजं अन्न मिळेल तेचं आपणं कसं इनोव्हेटिव्ह करून देऊ शकतो मुलांना की जेणेकरूंन जे घरांत बनलेलं आहे तेचं पणं वेगळ्या पद्धतीने जसे की त्यांची इच्छा असते किंवा त्यांना खावस वाटतं. असं काहीतरी थोडंस करून आपणं मुलांना देऊ शकतो.
बरोबर आहे आमच्या घरांमध्ये मम्मी, पप्पा नेहमी बोलतात की बाहेरच कधी खातच नाही.
पण ते मला तर नेहमीच बोलतात की हां कधीतरी आठवड्यातून एकदा ठीक आहे मन होत तर तुम्हीं खाऊं शकतात पण रोज, रोज बाहेरच जेवणं रोज, रोज पिझ्झा, रोज, रोज बर्गर ह्याच्यापेक्षा तुम्हीं सकाळी भाकरी, भाजी खाऊंन जात जा तुमचं पोट भर भरलेलं राहील. नाहीं तर मग तुम्ही एकत्र स्वतःवर लक्ष द्या कारण की मगं त्यांच्यामध्ये काय होत. त्यांची मुलं म्हणजे अ तुमच्यां बरोबरच्यां ज्यां महिला आहेत किंवा पहिलें ज्या नाईंटीज बोलत बोलतो आपणं नाईंटीज ऊमन किंवा नाईंटीज च्या आपल्या गर्ल्स आहेत. त्यांच्यामध्ये कस होत कि अ त्यांच्यामध्ये कस होत की पहिले कस व्हायचं की यंग दिसतंय अंन आताच्या आत्ताच्या मुली ज्या बघतात त्या, त्या सगळ्यां गोष्टीं मुळे त्यां अठरा, अठराच्या अठरा एकोणीस वर्षाच्या जरी असल्या किंवा पंचवीस जरी वर्षाच्यां असल्या. त्यां बरोबर तरी पणं त्यां बत्तीस हां असं वाटतं की त्यां आंणटीचं झाल्यातं म्हणजे पस्तीस वर्षाच्या बद वर्षा याॅटोमॅटिकली तरं मी जर बघतेय मी त्यां दिवशीच एका मुलाला बघितलं म्हणजे माझ्या ऑफिस मध्ये ताईंच्या आणि तो बारा वर्षाचांच होता म्हणजे सातवीला तेरा वर्षाचांच असेलं सात मी बोलला तर तेराच पण तो असां वाटत होता जस काय तो तेवीस, चोवीस वर्षांचा आहे. तर मी म्हंटल की आणि ज्यावेळेस मी त्यांच खाण पाहिलं त्यांनी तो घरचं काहीच नव्हता खातं तो फक्तं बाहेरची बिर्याणी खातोय त्याला पिझ्झा आवडतोय, त्याला बर्गर आवडतोय आणि तो कॅफेला जाऊन बसतोय. म्हणजे जी एच त्याची भाकर, भाजी खाण्याची आहे तो सगळं बाहेर सगळ्या गोष्टी खातोय मग त्याच्यामध्ये आणि तो एवढा मोठा दिसतोय की मी अ त्याच्यापेक्षा मोठी असून सुद्धा मी त्याच्यासमोर लहान दिसत होते.
अच्छा बापरे.
बाहेरच्या खाण्यामुळे ते एज दिसायला लागली. मुलांच्या आणि ते सर्वजण की जे जुंनी लोकं म्हणजे एकदम तरुण दिसतय ना आत्ताच्या मुली एवढ, एढुशी मुलं नाहीय त्यांना तर असं वाटत बापरे पन्नाशी गाठली की काय त्याच कारण फक्त हे असलेलं जक
आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे आम्ही तरी घरामध्ये सकाळचा नाश्ता हा चपाती, भाजीचाच असतो अगदी शनिवारी मुलाला डब्याला शाळेमध्ये
अगदी.
तरी ते तेही घरात बनलेलं म्हणजे आम आमच्या मुलाच्या शाळेचा नियमच आहेत की तुम्ही डब्याला सोमवार ते शुक्र शक्रवार पोळी भाजीच देणे आहे. त्याच्यामध्ये एक दिवस पालेभाजी हवीच हवी किंवा शनिवारी तुम्ही पदार्थ द्या. पोहे द्या उपमा द्या इडली चटणी द्या पण जे काही पदार्थ द्याल ते घरात बनवलेलेच हवेत यामुळे काय होतय मुलांना इतक चांगल सवई लागल्या लागल्यात. कि ते रोजच्या रोज चपाती भाजी खातातच शिवाय त्यांचे शिक्षक इतके अ छान आहेत की ते प्रत्येक मुलाचा डबा चेक करतात त्याने खाल्लंय की नाही. जर भाजी राहिली असेल तर ते त्या मुलांना खायला लावतात. ती भाजी पुन्हा घरी न्यायची नाही शिवाय मुलांना फळ देण्याचा सल्ला देतात की तुम्ही आर्धी चपाती कमी द्या पण एखादं फळ द्या. आणि तेही मुलांकडन जबरदस्ती शिक्षकाने सांगितलं म्हणजे त्यांना खाणंच भागच असतं.
भाग असत
त्यामुळे म्हणजे शाळेमुळे खूप प्रगती झाली आहे मुलांमध्ये कि मुलं वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य वेगवेगळ्या पालेभाज्या इतर भाज्या आणि चपाती यांच्या त्याच्याकडे म्हणजे चांगल्या पद्धतीने खायला लागलीय. शाळेमध्ये नॉन व्हेज चालत नाही त्याच्या मुळे प्रश्नच येत नाही नॉनव्हेज. देण्याचा सगळी मुलं भाज्या भाजी आणि चपाती याच्या व्यतिरिक्त दुसर हो इव्हन भात पण नाही तुम्हाला भात वगैरे द्यायचा असेल तर तुम्ही शनिवारी देऊ शकता. पण सोमवार ते शुक्रवार चपाती भाजीच देणं आहे. इतका छान नियम आहे शाळेचा म्हणजे खूप असा अभिमान वाटतो त्या शाळेचा की अशा सवयी ते मुलांना लावतात त्यामुळे मुलं कसंय हो हो मुलं कसय जंक फूड वगैरे याच्यापासून फार अर्धा दिवस शाळेत जात त्यां त्याच्यामुळे बाहेरच्या खाण्याचा तसा प्रश्न प्रश्च येत नाही संध्याकाळी आल्यानंतर घरामध्ये काय बिस्किट वगैरे खाल्ले चुकून
आणि शिवाय त्यांना वॉर्निंग पण अशी असते की त्यांनी व्हॅन मध्ये बस मध्ये चॉकलेट पर्स कुरकुरे ह्या सगळ्या वस्तू आणायच्या नाहीत ते ड्रायव्हरला आणि क्लिनरला ताकीत असते, की मुलांनी हे काही केलं, कि मग त्यांना पनिशमेंट मिळते शिक्षा मिळते ड्रायव्हर आणि क्लीनरला तर. त्यांना ऐकाव, ऐकून घ्याव लागतं, कोणा ते वाढदिवस साजरे केले जात नाही, चॉकलेट नाही खायचं. ते, जे काही आहे ते वाढदिवस साजरे केले जातात शाळेमध्ये, पण कस शाळेतल्या टीचर त्यांना शुभेच्छा देतात, छानसं ग्रीटिंग कार्ड देतात, सर्व मुलांना हात मिळवून त्यांना शुभेच्छा जायला लावतात आणि छानपैकी फळ्यावर वगैरे नाव लिहून त्यांचं मस्त स्वागत वगैरे करतात, अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करतात.
म्हणजे एकंदरीतला बघायला गेलो तर आत्ताचे जे टीचर आहेत म्हणजे जे शिक्षक आहेत ते मुलांना खरंच खूप चांगल्या सवय लावतायेत नाहीतर मी आताचे जे प्रायव्हेट स्कूल आहे ज्याच्यामध्ये खूप सारे पैसे घेतले जात आहेत. तर मी एक ठिकाणी ती व्हिडिओ बघत होती त्या मुलांनी अक्षरशा मॅगी अ बिस्किट अ बन असे आणले होते जे, जे असं वाटलं की यार आत्ताच्या मुली जे अ एक चपाती तर बनवू शकत एक चपाती जरी नाही बनवता आली तरी एक धपाटा किंवा आपण एक अग या पौष्टिक असा पोळा ज्याच्यामध्ये सगळे भाज्या सामावून पटकन असं पॅनवर काढून एकाद दोन जाईल मुलं काही चार खाणारी नाहीयेत. पण छोटूसा एक जरी दिला तरी ते खाऊ शकतात त्यांच्या पोटापुरत ते आहे.
तेच ना हम्म, हम्म असंच आहे सगळीकडे. एकंदरीत प्रायवेट शाळांमध्ये बघितलं गेलं तर डब्यामध्ये काहीही चालत. पण म हे चुकीचं आहे हा.
इन्स्ट्रक्शन असायला हवेत की एक सक्ती चालेल, चालेल हा. मला पण आवाज देतायेत चालेल मला आवाज मला मलाही तुम्ही हा कॉल केल्यावर मला आवडलं. कि बापरे खूप दिवसानी बोलण नाही झालं चला धन्यवाद, ओके, ओके चालेल.